ह
हॅलो....
हा... बोल ना.
काय करत होती.
काही नाही, याला वटपौर्णिमेची पूजा झाली. घरी आली.
झाडी का पूजा.
झाली पूजा. तझी? हे तुझी मत, मी म्हणजे? तुमची तिकडं वहिनीची ग...
वहिनीची झाली, त तर बारापर्यंत. मुहूर्त होत.
हो.. का, हो... का, हम्म... हम्म...
तुझी कशी झाली? मग.
मस्त कारण की, त्यांची शाळा असते ना बाराच्या नंतर येतात ना ते.
मग तू एकटीच गेलती का?
नाही गं दोघंजण, दोघं जण गेलतो.
हा, कोणती साडी घातली होती मग?
होड वाटचल
आवाज कटत आहे.
ह हा साडी की मी एकपण एकपण चालते का, मला बघ बोल.
नाही नेटवरच आहे सगळं.
हो, का. मला वाटलं थांब एक मिनिटं मग.
कॉल हा.
चालूच ठेव, तुला मी नाही का सेंड करते. तेच म्हणले. थांब आवाज येतंय ना?
हो, हो. येतय आवाज कोणत्या कलरची साडी घात ली होती म्हटलं? हॅलो.
हो तर मग, साडी का
नवीन-नवीन साडी घेतली का?
हा नवीन साडी घातली होती आणि कलर याचा होता, अ कोणता कलर तु मी फोटो टाकते ते कलर पाहून घेशील.
हं, हं, हं.
लाल कलरची यांच्यातली सांग, लाल थोडा शेड होता आणि गोल्डन कलरचा जरा शेड होता.
हो, का. अच्छा- अच्छा ती आम्हांला दिली होती तशी का, मी तुझ्या घरी आली होती तर आम्हांला साडी दिली होती त्यात तली घातली होती का? हा, हा, हा. शिवला का ब्लाऊज त्याच?
त्याचं हो शिवलं ना त्याचं ब्लाऊज आता पाच- सहा साड्या हे करायच्या आहेत, सेव्ह कर हे
शिवायचा आहे ब्लाऊज.
काय करायचं शिवायचा, हा.. हां. शिवायचा.
मग तिकडेच टाकलं का ब्लाऊज? तिकडेच टाकलं का म्हंटलं ब्लाऊज?
हा, हा... उपास केला का मग आज? आवाज कटत आहे.
हा तिकडेच टाकलं ब्लाउज, ब्लाऊज. माझ हा इकडेच टाकलं, इकडेच टाकलं.